हॅलो हॅलो माझा रू म तेच बंद पडलंय ते काहीच प्रोसेस विना कुणाला कॉल लागण काय नाही मग डोकं फिरलंय एक
रिफ्रेश करायचं की ॲप
काय करायचं
रिफ्रेश करायचं
केले मी
हाय सर होर बोंबज आहे सोडा पचं तसं पण
आणि एवढं डोकं फिरलं एवढं कॉल केल सगळं वेस्टच कि ते कधी चालू रे किती कॉल पैसे राहिला माहितीय का ते ते जीवाला लई लागलय अ अजून मला काहीचल नाही आधी मला किती एकवीस झालंय
काय सांगतेस
हो
अला भारी मग पोरसी जास्त याला लागली की
ह आधीच आहे ते पैसे अजून आल नाही किर खर आता तर परवा एक वीस रुपये आल तर त्याच्या आधी एक वीस रुपये
आता कमी द्या लागलेत साठ सत्तर रुपये एवढे द्याय लागलेत
सि बाबा उग्याचच पोरांना दिलं ह पोरांना काय काम करायला पैसे काम नाहीत का पैसे मिळवा
अ हम्म काम य तर बस व्हायला लागली आत्ता जेवायला रे मी पण
होय होय कसं काय कामाला
काय करायचं मग घरात बसून
ते बे हाय सर जाय पाहिजे मी पण अरे सकाळपासून माझ प्रॅक्ट प्रॅक्टिस होतं तिथंच मला झाकरा वाजले प्रॅक्टिस करून क्लास बरेच जायचं होतं तिथें जायला अर्धा तास तिथनं लायब्ररी यायला वाजला एक मग एक सेक्शन मारय सुद्धा सेक्शन मारले आत्ता ऑन आला तोपर्यंत तुला मेसेज टाकल मगनच दिसलास म्हणटलं तोपर्यंत कॉलवणार आहे की खुद्या म्हणलं. म्हणजे एकदा आत्ताच झालं बघ तेच फेऱ्या मार व्हिडओ बघत म्ह तोर्यंतला फोन तर लावून घे कार एकदा फोन चार्जिंग लावलं की दोन तास बघत नाही
म् म्
लक्ष केंद्रित होत नाही रे ते बाजूलाच इचलकरंजीत इथेच असते मी दिवसभर
भारी काम बाई
काय बारी कधी सोडत इचलकरंजी असं झालंय
स झाले माझ्याकडन ऍडमिशन बी एससी कॉलेज मध्येच घेतलय. होय या मेला
काणी इचरगज बोंबा बोब सगळे.
काय करू रे तुमचं झालं ऍडमिशन
कुठं चालू झालं नाही कुठं अजून.
अर युनिव्हर्सिटीत झालं की ऍडमिशन हा तुम्ही एम बी ए ला टाकलाय ना.
एम बी ए ला टाकणार.
हा हा ते सगळी एम सी एला टाकलेली.
आवघड झाले सगळे.
करा बा काय तर चांगलं करा.
चांगलं कराला ह्याच्यात एक बिलतो फॉर्म कर काय.
कुठं गेल त्यास आपल्या मग काय झालं?
चांगले मार्क वगैरे पडलेत पण आता. म्हणायला लागली पहिला व घेताना घेतलीत बी सी वरती माझं एकच फॉर्म वेगळा होता. मग असुदे भरलायच बरं पुढं हे कराय ते काहीतरी कलाय ते म्हटलीत. आणि आता कीे
आता काय पाहिजेय त्यांना? हॅलो हॅलो हॅलो हॅलो
बरो वगैरे झालं त्यांचं देऊन वगैरे आलतो मी. सत्तर पर्सेंटेज पडलेत शंभरपैकी मग आता. अजून तर काय हे झालेलं नाही फिक्स.
कुठं आहे ते जे जॉ करर्मर संस्थेत. मग चांगलंय की आपल्या आपल्यात होऊन जाते.
मग तेच विषय झाला पण आता आणि हे असं. काढाल्यात म्हणजे आणि दोन वर्षे आम्हाला झेंगवाई हे जाई त्यांना.
एवढं बी काय करत बसू नको आपल्या ह्याच्यात काय पडत बसू नको बघ.
नाही नाही नाही. ती हे करत बसत नाही सू जास्त लढतर आहे
हा तेवढं लढतरीत पडलंस की आलजर इत्र गावात. पडाय लागल नाहीतर काय. मला तर आमच्या गावात काय चाल मला हेच माहत नाही.
हां
घरातली तर म्हणाल्यात, तिथं आता घर घेऊन देतो झोपायला तर कशाला येतीस आमच्या जवळ होय. सकाळी सातला गेलो की संध्याकाळी आठला घरात चाललोय. माझी अरे अभ्यास रे,, अभ्यास कुठला चालूय, काय नाइ, हे. असं बस, असं बसले की अरे सकाळी कधी दहाला बसलो की संध्याकाळी सहा कधी वाजतय समजतच नाही मला.
अवघड कामय माझं.
दोस्त तुझा भेटलेला रोया.
कोण रे, हं.
हे करत नाही काय, अभ्यास. तुझ्या बरोबर ते, दोस्त रोया ग वर्गातला.
बावडूनकर. मी म्हणाल माझा दोस्त,, माझ्या दोस्ताची ओळखच नाही कोणाला आणि हे नाऽऽ
ते पण हेच्याातलं गऽऽ कॉलेज मधलं.
हो, असा विषय व्हय, भाऊ यआपला, मी महणाल माझा मित्र कसा काय ह्याला भेटल.
ते पण भामटं की, एकाचि बिग ओळख नाही माझ्या मित्रांची.
हहहह
तरी वाटलंच कॉलेज मधलाच असणार, अकरावी बारावी तुम्हाला ओळख नाहीत.. आणि लायब्ररीतल तर कुणालाच माहीत नाई. परत्याला,, परत्या एकदा दोनदा मला हाक मारलेला म्हण बघून. लायब्ररी जवळ माझ लऽऽ अरे मी कशाला लक्ष देऊ किती मुलं जात असतात रोडनं.
ते तर हायच..
मग पुन्हा कुठल्या मूकडे बघायचं ख आणि माझं लक्ष नसत रे
तर तुझ्यायचं राहात बोम बघून सगळं
हा मी माझाही मग्न असतं आणि आमचा कस मी आमचा ग्रुप असतोय ना मग कुणाच ना कूणाची कुणाचा तर खोड काढतच जात असतय आमी
ते, तर, आहेत सोड.
असच असतय ग नंतर एक्झाम घेतला,, तेज पण तुझ्या संगच टाकलाय वाटतं बीयऽऽ काय एम, सी, एम, बी, ए
नाही परत्या काय करणार नाही,, परत्याने स्टॉप केलं..
ज,, होय.
होय
आणि धिरयता काय झाला का नाही अॉल क्लिअर
हे झालंय ऑलग्लिअर
सपला भाऊ, विशय सपला,, आपल्यात तर झाली की बाबा सगळी ऑल क्लियर. हा
पण पर त्याला सांगीतलेलं सोड मीएक्सटर्नल टाकणार मी पण इकडे हे काम झालं असतं तर एक्टर्नल टाकणार तुम्हीऽऽ पण कुठतरी मग युनिव्हर्सिटीचा फॉर्म पण भरलेला माझा परत्याचा,
हा
मग ते झालेय पण आता,, माझंच नक्की नाही. एक्स्टर्नलच,, मग तो तर काय टाकून करू दे मग तुझाऽऽ
म्हणजे तू त्याचा भरलेलास. तू त्याचा भरलेलास..
हा त्याला भराय लावलेलं मी.
आई शप्पात, आता तूच नाहीस आता तेव काय जातोय मग.
ते किती आणि इकडं नाही झाल तर रेग्युलर तर करायला पाहिजे कॉलेज -
अ मग मी का टाकलो नाही सांग मग एमबी ला ऍडमिशन ह एका गोष्टी - साठी टाकलो नाही.
मग असं झाल बोंबाबोंब -
कारण मला रोज कॉलेजला जायला पाहिजे आणि तेवढं का माझ्या - कडं नाही दिवसच जर कॉलेजमध्ये बसले की अभ्यास कधी करू - बंद च केलो एम एला टाकलोय इव्हेंट घेतलोय स्पोर्ट्स मदन बघायच आता का घे!
ते तर हायच सोड -
आपलं ग डोकं स्पोर्टस मध्ये आणि इकड चालतय तिकडच गेल्यायला बरं!
होय आम्हाला सगळं साईड बदलत जायची पाळी यायला लागल्या! शेवटलं चांगलं झालं तर बरं आहे.
काय केलय मी सायन्स केलो. बी सी ए घेतलो आता एम ए करालोय! आई शपथ -
आमची पण तीच बोंबाबोंब आहे!
पहिला तर झक मारला आणि आर्ट्सला घेतला. बरं झालं होयकणी पैसे बी बाळग - गेलं बाबा माझं वेगवेगळसतात ऐंशी हजारच गेलं माझं जरा कमी -
ते जा आणि व्हय जराकमी लाख रूपये घातलो गाडी आली असती मला!
गाडी आली असती काय श्रीमंंत आहेसा सोड ती काय लाख रुपये खपून जात.
मी आपलं क्लासमध्ये एवढ गरीब नाही तेवढ गरीब मी आहे. कधी बाझ्याकडे काय बागितल्यास. त्या तू नाही निवांत आहे आपण -
हम्म तस आम्ही निवांत असते!
आ आणि ते गैरसमज आहे की जैनांचे श्रीमंत असतात.
हा का ते लई मोठ -
गैरसमज आहे आम्हाला आणि त्यात आडनाव पाटील - टील यांना वाटतेय जसं का आम्ही गावाचं पाटिल हा जैनांची ते मीन हुडगर अरे! काय पैसेला जटा आम्हाला आम्हाला माहित.
आता काय सांगा सगळ सगळ्यां हे वाटते!
ब की कोणीकडन किती आमचा दरवाजा झालात आम्हालाच माहित. अरे फक्त काय दिसते आमची प्रॉपर्टी तेवढीच दिसते.
हम्म
हम्म मला तस काय आहे माझ!
घरातल्याच तर आहेच की -
तेवढं ठीक आहे ग त्याच्यावर मग सगळं खांदान उभे करेन!
मग ते की सांगलोय की मग ते - असु दे की पण हाय ना -
आसल ते ओ हमारे फादर का आहे.
चालायचं तेवढं का बोलत नाही मी ते -
नाही माझ्या मैत्रिण मला म्हणजे कसं असतं माझी अभ्यासाची रूम वेगळी - माझं घरच वेगळं आहे सोड - आणि जकमारी असं म्हणतात जसं काय आमच्या बाबाना इस्टेट - सेटच खरेदी केलाय कुंबोजात - अरे मी परवा तुमच्या इकडं आलतो आ! डी वाय पाटील ला हाड ये कधी गेलोय डी वाय पाटील ला.
घोडवतला.
आ
घोडवतला.
गेलोय गेलतो. पेपर द्यायला आपल्या घरमाग. आपलं ते हेज होतं हा हा.
आयला म्हणजे कायतरी कायतरी करच राहायचं काय.
होय.
आणि नाही अभ्यास च करणार असलीस तर हेला राह जा की मग डायरेक्ट यायचं जायचं पण होत.
चंदाबाबाच्या इथं ए नाही मी सगळीकडे जाईन. मी पुण्याला जाईन मी चंदबाबाच्या इकड जाणार नाही. अरे त्यांचे लई इन्स्ट्रक्शन्स आहेत.
काय?
सकाळ उठायचं आवरायचं बस जायचं अभिषेक-बीभिषेक ते सगळं बघायं ते आवरायचं म यायंच म अभ्यासाला बसायचं.
तिथंच आहे की पण.
हे बाबा मी कधी बस्ती ला गेलतो आठवणा झालं मला शेवटच.
ते म आमच्या वाणीचे. आम्ही काम निघले की आम्ही तिथे जाणार ते पण आम्हाला कोणतरी फोन बोलून घेतल्यावर.
मला म्हटलं दोघं तिघं मला माझी मैत्रिणी हे पण टाकलेली मेसेज की चंदाबाबाच्या अकॅडमी एंटरन्स एक्झाम होत दे जा म्हणून नाय म्हणलं. हिथ त माझं बसलंय रुटीन आणि हिथ कस मी सेल्फ अभ्यास करतोय का नाही आधीपासून मी अकरापासून तसच आहे मग मला असं कोणतं शिकवायलं की मला ते पटतच नाही.
ते तर आहे सोड तू शिकवणार सगळ्यांनाच कारण तुलाच जास्त अरे नाही खरंच तर असं काय खोटं बोलत नाही मी.
हा बोलला खोटं बोलत नाही आपण.
पाप लागल नाही जाणार आहे उद्या त्याच्यावरून मला आठ वलं तिथं तुझ हे म्हणून.
कुठे चाललायेस अकॅडमी ला चाललायेस. कोल्हापूरला का चाललायेस. हा होय यलान करणारेत ना तीस तारखे केला.
म्हंटलेत आता काय काय कर ते त आता बघूया काये मला पण जास्त येतोकी.
येणार नव्ह तिकड आहारदेयला. शंभर टक्के येणार, अरे तू शंभर टक्के येणार रे, मी जरी नसलो तरी तुला फोन कर मला कारण चंदा बाबांचा आहार कणी आमच्या गल्लीत चौघ जण एवढं हाहेत की ते शंभर टक्के तेनी करणार.
ह्
आमची आंटी लई लांबची नाही माझी आंटी मला आत्ताच सांगून ठेवल्या तू अभ्यास कर काय सगळीजण म्हणाल्यात तू काय तू काय पण कर खरंचंदा बाबाला आहार द्यायला तु यायचं तू कॉलेज बुडव तू सगळं पुडं म्हणत्या.
येतो की हाय म्हणाय सरळ.
आता येतोच म्हणाय अरे तेवढं मी करतोय रे तेवढी मी जैनाची हाय रे. ह चार महिने.
स सगळं सोडतो आणि चार महिने थांबतो म्हणायचं.